ऐचू येतय ना
हा आवाज येतय
हा आबोलला म ठीक आहे तुम्ही कस
हा मी पण बरी हम्म जवण वगैरे झालं का हम्म
हो तुमचं
हो माझं पण झालं ना हम्म आताच संपवलंय हम स्पेशल बाकी काही नाही फक्त मला हे मुलाला ना म्हणजे डोसा आवडते ना मध्ये डोसा बनवलेली होती आणि त्याच्याबरोबर असच आम्ही चटणी बनवलेली
होय
म्हणजे काय त्याला काय मसाला डोसा आवडते ना म त्या त्याच्या बरोबर ते चटणी आणि हे पाहिजे ना म्हणून हो बाकी काय संध्याकाळीचा बघू काय च भाकरी आणि आमटी वगैरे काय बनवेल
हा हा
चम हम्म तुमच्या तिथे काय आहे फेमस डिश काय बनवतात तुम्ही काय करता?
आम्ही व इकडं कस. सकाळी भाजी, चपाती, भाकरी. आमटी लागते सध्या म्हणजे दूध चपाती आणि आमटी. हे फिक्स असते डेली बाकी काय नाही करत आम्ही असं.
हो ह् बाजूला तर हे. पाहिजे तांदूळ वगैरे आपल्याला आहेत ना दाळ भात.
हो ते आहे ते दररोजच असतंय सुट्टीच नसते त्याला तर.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म मध्ये तरु तुमच तिथे हे आहे का अम अ आंबे वगैरे लागतात का तुमच्या तिथे
लागतात
हम् आता फणस वगैरे आले असेल ना
पणच नाही लागत तिकडं आंबाच जरा जास्त असत तकड
हो का ह् म्हणजे आता काय आंब्याचा सीझन तर गेलं पण आता फणच य ते ना
हो पण इकडे आम्ही कस सोलापूरला राहतोय ते,
हम्म हम्म हम्म हा हा हा हा
इकडं सोलापुरला कस फनस वगैरे काय एवढं म्हणजे लागत नाहीत ना. हमं येत नाही. ते फनस वगरे कला पण कुठे कु कुठे येते इकडे नाही येत.
हम्म हम हम्
हम्म
ह तिथे रत्नागिरी साईड ये आपल्या. हम्म त्या साइडला तर खूप असते. चिपलूण वगैरे कोकम.
हा
हम्म आमच्या तिथे खूप आहे हम्म.
का
हम्म
हो
हो आणि का तिथे पाणी पण खूप आहे ना. हम्म हम्म आणि तिथे काय पाऊस पण पडायला लागलो आहे‌. आताता खूपच.
होय इकड काय नाही बघ पाऊस आठ दहा दिवस झाल पाऊसच नाही.
हम्म हम्म हम्
कालच रात्री एक दहा मिनट पडले उगी जालं पीक वगैरे. पोगे उन्हातच आहेत सगळं पाऊस आलं तर जर काय वाटत.
हो हो हो हो बरोबर सांगितलं.
शेतकऱ्याला पाणी पाहिजे हो पाणी असेल तरच पीक येतनंतर येत नाही.
हम्म हम्म हम हम्.
ह
हम् बरोबर.
हो
मग तुम्ही काय म्हणजे. कॉलेज वगैरे कम्प्लीट झाली तर आता तुम्हाला काय पुढे काय करायचंय असं काही वाटत. म्हणजे कॉलेज म्हणजे संपली ना आता. एज्युकेशन हा. हो म्हणजे पुढे आता म्हणजे. म्हणजे म मी पण ना कॉलेजला जायची ना.
ना हो मी काय नेहमी जात ना ते कस तू कधीतरी जायची नाही म्हणजे काय कॉलेजमध्ये पण तेवढा एन्जॉय केलं पण काय सारखं सारखं जायचं म्हणून मी जास्त जात नव्हते असचं कधी तरी आठवडयातुन दोन दिवस ते दिवस जायचे.
हम् हम हम् हम हम
हो काय कॉलेज मध्ये पण काय सगळे मित्र मैत्रीनी जर आले तरच आपण जायचं तेच नसतील सोबत आपण पण काय करायचं हे आम्ही पण जात नाही ते स सोबतचे मित्र मैत्रिणी असेल तर काय वाटत नाही. हो आणि मी सुट्टीवर असल तर ते सुट्ट- सपटोबर तेनीस सप्टोबर सर
हम् हम् हम
हो
पण कॉलेज लाईफज द बेस्ट लाईफ.
हो ते कॉलेज लाईफ एकदम भारी
हम्म मग नंतर आहे आपल्या इथे ऑफिस लाईन वगैरे बघा कुठे जाईल काहीतरी जॉब वगैरे बघा. कायतरी तुमचं असचं तर ते बघा नंतर कोणाचं असं लग्न झालं की नंतर वा घरीच बसून घ्या नाही ग ना
करायचं कायतर
हा मग तुम्ही काय घरी बसून काय हे करतात का शिवणी वगैरे करतात
काय म्हणताय?
म्हणजे सिलाई वगैरे करतात का?
ना तेच ते सगळं जमतय एवढंच की कसं म्हणजे सध्या लग्न आहे म्हणून मी जरा थांबले.
हम्म हम्म हम् हम् हम्म हो म्हणजे लग्नाचे तयारी चालली आता. हा मग कधी आहे तुमचं लग्न?
पुढच्या महिन्यात म्हणतेत अजून डेट फिक्स आहे अठरा किंवा वीस ते इकडचे म्हणजे नवऱ्याकडचे कधी तयार होतील तवाच
हो हम्म हम्म हम्म ह मग काय ना हून जाईल. बाकी झाली का तुमची शॉपिंग वगैरे असे
नाही अजून करायचंय. डेट फिक्स झाले ऑप्शन
हम्म हम् हम
हो
म्हणजे काय कस आहे आपल्याला हे उपसुत असते ना अ आपण कि बाई हे पाहिजे ते तस साडी आपल्याला हवी आहे. तशी ज्वेलरी मॅचिंग पाहिजे आपल्याला आहे की नाय हम् हम्म तेस्तना आणि काय सिटी मध्ये कसं आहे की सिटी मध्ये सगळे फ्लॅट मध्ये र राहतात मग त्यांना जगा नसते तर ते हॉल बुक करतात. हम्म मग तुमचं तर गळ काय आहे तिथे गाळ हा अ का
हॉल बुक करतात हो.
हो का हम् मग तिथे तुम्हाला तर असेल ना म्हणजे
पावसा पाण्याचं म्हणजे कस हॉलच बुक कराव लागतय म्हणजे असं करत नाही आता आजकालचे सगळे आ मुलं मुली सगळ्यांचं आई वडिलांच कमी असते मग करून घेणाऱ्यांच म्हणजे खूप मोठा असते असंच करायचं तसंच एवढं म्हणजे एन्जॉय करायचं लग्ना असं करायचं प्लॅन कर त्यात म्हणून ते आई वडील पण मुलांमंच आहेत मोठ हॉल पकडत आणि तिथं करत सध्याच्या गावात तस चालूय
हो हम् तेच ना मग पण ते चांगलं वाटतो म्हणजे असं की हा तेव्हा
पण एकदाच होते एवढं साधारण केलं तर झालं मग का परत
हम्म हा आप आपण कधी कर कत करणार नाही हम्म हम्मम् आणि मग तुमचे इथे म्हण होणारे फेमस ते पण तिथेच राहतात सोलापूरला
हो त्यानी मुंबईला राहतेत त्यानी ड्युटीला
अच्छा हो का हम् मग चांगलं आहे हम म्हणजे आता तुम्ही शिफ्ट होणारच आहे. ह दिवसाान
हो आता सध्या सोलापूरलाच आम्ही राहतोय त्यांची फॅमिली सोलापूरला राहते आणि त्यांने तिकडच आहे ड्युटीला मुंबईला
हो हो का हो
असंच कधी तर येत्यात महिन्यातून सध्या कस पाऊस झाल मुंबईला पण ते काय रस्ता बंद आहेवत ट्रेन बंद आहेत म्हणून ते पण आलेले आहेत महिना झाला तर
हो
हा
अरे आता खूप सिच्युएशन खराब होती मुंबईत खूप पाणी भरलेलो हम्म पण आता आता काही कमी झालंय ना म्हणजे असं थोडस हम् पाऊस कमी झाला ना त्याच म्हण थोडा कमी झाला ना आ तर तिथे ट्रेनचे प्रॉब्लेम असतेच असते पाऊसमध्येध्येच
होय आता कस आता तसं मुंबई ते इकडे सोलापूर पर्यंत येण्यासाठी ट्रेन अवलेबल आहेत का नाही हा अर्जुून बंदच
ह् हा हम्म बरोबर सग
नाही ट्रेन अव्लेबल आहेत का नाही म्हटलं मुंबई ते एककडे सोलापूर ला
हाय तस अवेलेबल हाय पण काही बघत काही न सक्य आम्ही ठेण्यासारखा येत नाहीये कधी काय प्रॉब्लेम झालेली बाईक चां तर म्हणजे काय ह् पटरी वगैरे पडलीसं काय ट्रेन वगैरे लेट अस ते पण आता चालू आहे नॉर्मल परत झाले ना आता ह्
होय
हम्म आता तस नॉर्मल झालंय तस खायन
ह हा
हम्म आणि काही काय ते गावी ग्रामीण हे आहे ना गाव आहे ना मग तिथे थोडास म्हणजे हळूस हे होतय चालू होतय म लेट चालू हम्म पण होऊन जाईल हम्म
हा तुम्ही हिंदी बोलताय का म्हणजे फॅमिली सोबत
हो
म्हणून थोडं मराठीतथडं असं म्हणजे हा हे होते बोलण्या म्हणजे लव
वाता काय नाही माझे काय मिस्टर राजस्थानी आहे ना तर दण्या मला काय सवय लागली
हो
म्हणजे माझी मराठी सुटली आता म्हणून
हो राजस्थानी चालू झालं मराठी सुटली आणि माझ कस आम्ही घरात सगळे मराठी कन्नडच बोलतोय
हा हा हा हा हा
ह महाराष्ट्रमध्येध्येच राहते पण क्ड बोलतो आम्ही म एवढंच की बाहेर कुठ तरी शिक्षण वगैरे मराठी माध्यमला झालंय पण बलायचं कसं मराठी बोलतोय बाहेर कुठेतरी गेलं तर
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म बरोबर सांगित माझ्या मण्रचाच होऊन जातय हम्म पण अं म्हणजे असं नाही आपल्याला यायला पाहिजे सगळे लँग्वेज आहे की नाही
हो
हम आपल्याला कुठेतरी काय गरज असते आपल्या आपण काय पण जॉब करतोय तर आपल्याला म्हणजे कुठ ते पण आपल्याला लागेल की हा तुम्हाला असं बोलवायच तसं बोलवायचंय हेंग ना यायला पाहिजे आपल्याला हम्म म्हणजे आपण शिक्षण करतोय नांत आपल्याला म्हणजे हिंदी मराठी आणि इंग्लिश आपले जे घरातले ते भाषा आहे ते पण म्हणजे बरोबर ये यायला पाहिजे अस म्हणून् आता काय माझ मुलगा म येतथ त्या शळेला आहे ना शडला ना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलतात ना तर तो तो पण घरी येऊन हिंदी मध्येच बोलतो मला काय समजतच नाहीे हा ह कर ना क बोलायचं काय हा ह तेस्तना ह
अजम काय म्हणताव
बस काही नाही आता म्हणजे थोडं तरी काम संपवायचं आहे माझं हम्म मी थोडा तरी असं म्हणजे सिलाई वगैरे करतेय थोडासा म्हणून हा म्ह थोडं म्हणजे काय घरी पण आपल्या खर्च जऊन निघून जाते हातात असं हम्म हेक नाही हम्म
हो
हम हम्म घरी बसून काय करणार नुसतं हम् ह् ठीक आहे मग तुम्ही फ्री याता आता
नाही अजून म्हणजे दुसऱ्यांना एकना कॉल करते तेही पण मेसेज केल्या
हम्म हम् हम् हम् हम् ठीक आहे हम्म हम् माझे दहा बाराच झाले ह्
हा हा माझ आत्ता तीन झालेत अजून दोन आहेत अ
हो नाही म्हणजे पुढे येईल तुम अ ते म्हणजे तुम्ही तसं करणार ना कॉल पाहा आता पाच है ना मग पाच कंप्लेट केले का अजून पाच येईल मग नंतर अजून पाच केले ना माझं टोटल तीस येईल
होय